हॅलो हॅलो
हां बोला
ओके मी आता सरळ विचारतेस तुम्हाला मला अजून थोडी माहिती तुमच्याकडून घ्यायचीच आहे
हो सांगेन की हा ते तर आहे सोडा कारण माहितीय काय मी आमच्या इथं पण सगळ्यांना सांगते ना त्यावेळेस पण त्यांना एवढं इंटरेस्टिंग वाटते तेनी म्हणतात क आम्हाला पण प्रत्यक्षात ते अनुभव वयच तम् भारी न अ क तुम्ही कोकनाला तु्हाला
नाहीतर काय मग खरंच नशिबन असतात कोकणात जन्म
हा तेच की म मी तर न शिबवाना हेच सोडा कारण बघा की मला प्रत्य म्हणजे च पती अु म ग न तरर हे आपलं शिमगा शिमगा उत्सव तर आमच्या इकडं दहा पंधरा दिवस असतोय हा तो पण मोठ्यान जातो ते होय होय कारण माहिित जी आमची पालखी आहे देवीची ती आमची एकदा पालखी बसली ना उटत नाही म्हणजे तुम्ही काही जरी केलं स तरी ती तिथनं हलत नाही एवढीच जड पालखी होत्या म्हटल्यावर बघा तुम्ही काय म्हणजे लॉजिक असेल त्याच
म्हणजे क
नाही देवीच्या आमच्या सोडा पालखी. आमची ग्रामदैवत म्हणजे गावची देवी आहे ती त्या देवीची पालखी आहे. पणजी. ती एकदा देवळातून निघाली म्हणजे मंदिरातून निघाली आणि ती म्हणजे चवाटा म्हणून आहे म्हणजे ती जी शिमग्यातून बसत. ती जागा त्या जागेवरती बसली की जोपर्यंत शिमग संपत नाही. तोपर्यंत ती उठत नाही उठ हा तिथ जा. त्या म्हणजे उठवायला जरी गेल अस तुम्ही तरी म्हणजे असं आपण दोन माणस इकड तिकड. थांबूनच आपण उचलू शकतोय ना. तोपर्यंत उचल म्हणजे ती उचलणारच नाही तुम्हाला एवढी जड पालखी होत.
अरे बापरे म्हणजे खरोखरच असं देवीच चांगत त्याला अ तिथ. वाच अस.
हा वास असल्या ग. आणि मेन गोष्ट म्हणाय गेलं तर अ माहेर वाचने असतात. म्हणजे कसं मी त्या गावची.
हा मुलगी हा तर ते तुमचं माहेर झालं तर त्या मग.
हा म्हणजे जे पण माझी इच्छा असणार ती पूर्ण करत. ज्या माहेर वासणी आहेत त्या माहेर वाच. त्यावेेळेस पण ती पालखी आहे ना. मंदिरातून आमच्या दारामध्ये पण बसते हा जे आमच पा मगच दार आहे त्या दारामध्ये बसत्या. आणि असं वैशिषत पूर्वीपासून पहिली ओटीही आमच्या घरातल्यांनीच भरतात म्हणजे मग कोणी पण असू दे हा आणि जो पर्यंत आमची ओटी भरत नाही तोपर्यंत ती हलत नाही तिथनं. म्हणजे तुम्हाला वाटत असेल असं विचित्र काहीतरी
नाही नाही विचित्र नाही मी अगदी म्हणजे अ मी मी. पण थोडीशी धार्मिक आहे तर अ मला खरंच म्हणजे असं विचित्र अस. नी ते खरोखर अशा भरपूर अनुभव आलेले आहेत आतापर्यंत
ते तर आहे सोडा म्हणजे आम्ही जोपर्यंत ओटी भरत नाही. तोपर्यंत ती उठत नाही म्हणजे एकदा काय झालेलं की आम्ही गेल नत गावी म्हणजे जाणारतो शिम म्हणजे आमच्या ज्यावे घरी. त्यावेळेस आम् जाणार होतो आणि त्यावेळेस दुसऱ्या म्हणजे ज्या बायका होत्या आमच्या गावातल्या म्हणायला गेले तर त्यांनी भरलेली ओटी. पण आमच्या जे नावाची ओटी होती. ती भरली नव्हती पण ती पालखी उठली सोडा आमची. उठून पुढं पण गेली पण ती पुढं गेली. ली पालखी परत येऊन त्याच जागेवरती बसली. मग मग सगळ्यांच्या लक्षात आलं की की आम आमच्या नावाची ओटी भरलीत म्हणजे सांगित. इतक्या असं असं त्यांना यायला भेटलं नाही त्याच्यामु त्यांच्या नावाची ओटी अ कोणत भरल म्हणून मग ज्या वेळेस ती पा आमची ओटी भरली. आमच्या नावाची त्यावेेळेस ती पालखी जाऊन दुसरीकडे बसली. अशा आमच्या म्हणजे पालखीचं एक वैशिष्ट्य आहे.
हा खरंच चांगलं आहे की. खरंच छान आहे.
ते पण आहे. परत ज्या वेळेस वरून मंदिरामध्ये पण जात असत ती खालून. मंदिरात जात असत्या. त्यावेळेस पण आमची मानाची ओटी ही भरायच लागत्या. तोपर्यंत ती जातच नाही. ते पण आहे दोन ओट्या तर आम्हाला भरायच लागतात. परत ते बाकीच्या काय अस तील त्या असतील. म्हणजे घरातल्याच्या ओट्या असतात ना. नवस वगैरे केलेल्या. त्या पण दुसऱ्या म्हणजे ते हे कस आमची मानाची ओटी झाल्या दोन. आणि बाकीच्या आमच्या नवसाच्या ओट्या. ट्या असत्यात. पण बघण्यासारख आणि ज्या वेळेस पण ती. अ हे करत असत्या जात असत्या मंदिरामध्ये.
हा.
हा म्हणजे जायच मनात नसते. म्हणजे भरपूर खेळत असते. नाचवायच तिला हा ढोल वग वगैरे ढोल वगैरे वाजून नाचवत असत्यात. त्याच्यामध्ये पण ते बघायला इंटरेस्टिंग आहे सोडा. आम्ही कस. कायमच असं वर्षानुवर्ष बघतोय. पण जी लोक नवीन बघतात. त्यांना ते बघायला जरा भारी वाटतय.
हा इकडं-इकडं. शहराकडल्या ठिकाणी तर. जरी गाव जरी असली तरी सगळ्या प्रथा सगळ्यांनी मोड मोढून ठेवल्यात स्वतः स्वतःच्या मनानंतर काय वाटल ते करत बसतात.
चालतच नाही. काहीतरी प्रथा मोडल्या अस ना. काहीतरी दुसरं होतंय. मी तुम्हाला सांगू की. आमचं गणपतीमध्ये ना. गौरीला मटणाचा नैवेद्य दाखवाय लागतोय.
होय.
पण खरं आम्हाला आम्ही प्रथा मोडणार होतो ती. पण सगळी कशी म्हंटलीत. कि आपली ही प्रथाच हाय आहे गौरीला मट मटणाचा नैवेद्य दाखवायचा. ही प्रथा मोडून चालणार नाही. असं आम्हाला लोकांनी म्हंटलीत नाही. त्याच्यामुळे आम्ही. प्रथा नाही मोडली. पण एवढंच की गौरीला तो नैवेद्य दाखवायचा. गणपतीला नाही दाखवू शकत. असंय गणपतीला आपलं व्हेज च. पण आदल्या दिवशी हा हम्.
तर ते चिकन जोपर्यंत गणपती घरात आहेत तो पर्यंत नॉनव्हेज काहीच केलं जात नाही. काहीच केलं जात नाही. खरं तेच कोकणात आता एवढं स्पिरिच्युअल आहे कोकनात. तरी पण तिथं. असं म्हणजे माशांचं आणि मटणाचं नैवेद दाखव
दाखवलं जातोय कारण का माहित काय म्हणजे? पूर्वीच्या म्हणजे हे गणपतीच्या काळात काय झालेलं ज्या वेळेस गौरी लग्न करून म्हणजे. भावाकडे म्हणजे हा भाऊच झाला नई. येणारच त्या गणपती भाऊ झाला ना तिचा. मग त्या होय-होय. अ माता नाही-नाही. गौरी ही नाही. पार्वत ही माता आहे सोडा. म्हणजे आमच्याकडे मानलं जाते की. ती बहीण आहे. अस म्हणून. मग ती हा मानलं जातय म ते कसं ज्यावेळेस. बहिणीला सोडायला येत असत्यात त्यावेळेस बहिणीसोबत रा राक्षस आलेलं असत्यात. मग हा नैवेद्य तर गौरीला दा दावत नाहीत. त्या गौरी सोबत जे राक्षस आले असतात ना त्यांना हा म्हटणाचा नैवेद्य दाखवला जातोय. हा ही प्रथा आमच्याकडे आहे पण हे पण कधी, आम्हाला आमच्या घरातल्या सांगितलं त्यावेळेस आम्हाला समजलं आम्ही पण म्हणायच की, गणपतीत कसं काय कारण का पहिला हरतालिकेचा आपण एवढा कडक उपवास पूर्ण निर्जली उपवास करते तो पण गणपती पण तिच्या आदल्या दिवशीच करतोय ना आपण मग तेच मग एकदा विचारलं आपण तर गणपतीचा एवढा कडक. निर्जली उपवास करतोय. मग आपल्या घरामध्ये हे गणपती असताना, नॉनव्हेज का त्यावेळेस हे आम्हाला आमच्या घरातल्यांनी सांगितलेली कथा
हा-हा-हा हा. आणि माशांच पण नद नैवेद्य दाखवलं जाते ना गणपतीला
गणपतीला नाही दाखवत गणपतीला हे व्हेजच असते ते गौरीलाही दाखवता. हा म्हणजे आमच्या इकडे तर गणपतीला नाही दाखवत
म्हणजे बरं-बरं बरं! किती दिवसांच असते गणपतीकडे,
गणपती कारण आम्ही इकडे राहतो. त्यांच्यामुळे आम्ही तर पाच दिवसच ठेवलाय गणपती, कारण कसं कामा वरती वगैरे असतात ना, घरातल्यांना त्याच्यामुळे आम्ही पाच दिवसांच ठेवलंय जर आम्ही, कायमचे च गावी गेलो तर मग ठेवणार अकरा दिवसांचा गणपती,
बर हा आणि एकेका ठिकाणी दीड दिवस. असत मोस्टली दीड दिवस असत मुंबई मध्ये पण थोडस
आमच्याकडं काय प्रथा आहे मी दीड दिवस सांगू काय तुम्हाला ज्या वेळेस पण आपल्या घरामध्ये कोणतरी वारतय म्हणजे सगळं कोण पण वारतयच की मग ते गणपतीच हा सुतक वगैरे लागते आपल्याला त्या वळेस आमच्या दीड दिवस दिवसाचा गणपती बसावता म्हणजे का गणपती हा घरात यायलाच पाहिजे मग तो किती दिवसाच पण ठेवा तुम्ही पण आपण कस एकतर दुःखात असतो य त्याच्यामुळे आपण बसवायचं का नाही हे असते. ते खर तरी पण दीड दिवसाचा हा गणपती बसवायलाच लागतोय
बर म्हणजे आता ज्यावेळेला गणपती येणार असतो. त्या दिवशी बसवतात म्हणजे असं काहीतरी सुतक वगैरे आलं. आणि त्याच दिवशी जर गणपती येणार असली. तरी बसवायलाच पाहिजे का पुढं एक अकरा दिवसांच्या मध्ये बसवलं तर चालते कसं असते
नाही नाही असं नाही सोडा दीड दिवसाचा हा गणपती बसवायचा. एक दिवस येणार दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं
हा! हा! हा बरं,
आता झाल्यानंतर म्हणजे आपण आंघोळ वगैरे ते केल्यानंतर न असते ते
हां,
हा पण गणपतीचं आगमन हे करायचच असते.
हा-हा हा!
तेच मग विचार अजून काय विचारायचं ते नंतर चालतय.
तुमच्या सबर ओके ठीक आहे थँक्यू बाय,
हां हां चालेल-चालेल हां बाय,
हा,